हॅलो ऐकू आले काय.
आ ग असं का व्हायला लागले हे.
तू फोन केलीस तरच असं व्हाय लाग बघ.
बघकी म्हणजे मी कॉ टास्क कमप्लीट करायच नाही असं म्हणाला वाटत या. बकी आग. काल परवा पण मी केलतो परवा पण मी केलतो तेवा असंच झालतं क नाही.
होय मध्येच कट होत मग ऐकूच ये ना तुझा आवाज.
म आणि ते नव्वद सेकंदच फक्त झालता ग घ्याचं पेमेंट पण एकत येत नाही काही नाही. ही,
रेंनचा प्रॉब्लेम आहे का बकी.
ए नाही फुल त्या आमच्या घराच्या साईडलाच टावर आहे माहिते काय. मग आता टावर जाऊन बस. तेच की टावरवर जाऊन बसतो आता अजून.
हम.
अगं तुझा कंगवा माझ्याकडच आहे.
आता राह दे आता स कॉलेज वर आल्यावर दे म्हणस.
हम.
आता काय कॉलेजवर. कधी बोलल.
आगं मी पधिक. कनी जोडी होत ना एक लिप बम घेत म्हणजे लिपस्टिक टाईप घेतलेलं काय. पिंक कलरचा आहे ते. हा लिप ग्लो आणि तेमी ओपन केलय काय मी नुसत. त वापरलं जरास आणि ते काय टोपण बंद आहे तरी पण त्यातना बाहेर यायला लागल.
अगं वय ग तसच वयला लागलंय म्हणून मी घेतलं नाही माझं नशीब.
बा ठेवलोय मी असं हो बा त्याला त तर खर कशात ठेवते पण काय कळ ना अ गं मला आता. सगळं घाण झालंय म्हणत काय मध्ये तर ते बॅगेत होत माझ्या सगळं बॅगेला लागलेलं घाण मी काढून टाकलेलं सगळं पुसून बिसून मी ठेवलंय आणि आ पूर्ण ती बॉटल म्हणजे ते पाऊच आहे काण तो घाण झालाय सगळा तो म्हणजे लिप गल असतच.
मी पण ते म्हणालत त्यावेळी जुडिओमध्ये गेलतो ना मी त्यावेळी म्हणालत लि ग्लावज घ्यायचा घ्यायचा पण एकटीने मला म्हटलेली की अ आमच्या कॉलेजमधली होती त्या आधीची ती म्हंटलेली की लिपग्लॉस मी घेतलेलं ते नुसतं मी लावतच नाही ते टोपण बंद केलंय तरी पण त्यातनं बाहेर येते म्हणते ती.
हा मग,
ते काय आता
उगच घेतल्यासारखं आराम मी घेत लं गण स मी किती दा बलत त इनच लत ते मी अक्षरशः परत जुड यत गेलतो की हे बघा इना झालय म्हणून. आणि त्या मॅडमान समोर दाखवल आणि दाबल्यानंतर एकदमच बाहेर आला तिथे सगळं ते मॅडम म्हणते मी ह नाही ना त्यामुळ ते आलं अरे बापरे म्हटलं. म्हणजे आम्ही कोण आहे म्हटल
नाही तुम्ही कोल्ड आहयसा.
अरे बघ तर
ते आणि ते दीडशे रुपये वाया गेल्या का त होत्त्या असं.
बघ की अगं काय तरच करतते जुडिओवाली. पॅकेजिंग नीट करत नाहीत त्यांच्यावर तक्रार केली पाहिजे.
हम्म म
काय कराव ते दिल्लीत काय चालू आहे म्हणजे ग?
ते नीटचा पेपर आपल्या इथल्या नाशिक मधला एकटा आहे ना त्यांनी त्यानी नीट चा पेपर लिक केल्यात. म्हणजे असं सगळ टेलिग्राम वरन त्यानी काहीतरी ते नीटच पेपर बांधत होती का नाही म्हणजे पॅक करत होती त्यावेळी त्या टाइमिंगला एक मशीन असत त्या मशीन कणी त्यांनी अ हे केल्यात काय म्हणतात त्याला अ असं सगळं अस टोळ्या म्हणजे असं हायी तस छापा मारल्यात तो पेपर. आणि पण ते टेलिग्राम वरती पाठवल्यात.
हा.
टेलिग्राम वरती पाठवल्यात सगळ् म्हणजे असं स्टुडंट्स वगैरे ते असं पोस्ट केल्यात आणि त्यान त्यातनं पाच लाख काहीतरी कमवल्यात. असं काहीतरी मी सकाळी बघितलं रील रील मध्ये मग त्यात बघितल्या अस काल मला पण त्या नंतर ते पोरं म्हणतात जर तुम्ही नीटचे पेपर तुम्ही आताचं लिक वगैरे करायला लागला तर पुढचं फ्युचर कसं होईल? मग त्यावर ना तर रीलवर कंटेंट करायला लागलेत एक एक जण कि अ पोरगा वाचणार असतेय तरी पण त्यानी सांगत तुमचा पोरगा मेला म्हणे पुढ काही येत नाही कारण की पोराना कॉपी करून पास झाल्या तर.
हा हा पण जी खरोखरची मेहनत करतात त्यांचच पाप आहे आणि जि अशी कॉपी करून- करतात त्यांचं काय चांगलंच आहे.
व्हय. तरी पण ते आता रीलल एवढंच आजून तिथं मस्त- ते वगैरे अस दंगा वगैरे करायलेत ना- मग ते जरा बघून, बघून ते नुसतं तेच यायला लागले रीलला-
अगं मला पण तेच याय लागले, आता मी बघत बसलेलो आणि एक- तर रील काय आला सांग पुलीसनी क्या है आस-
ह ह ह... . ते अ- ते पोलिसानी कणी त्यांनी लावलेले असतात काय, ते असं ट हे नसते काय ते मध्ये असं- पिवळ्या कलरचं-
ते पोराने काय केले असतील, ते घेऊन गाडी, गाडी खेळायला लागलेले त्येनी.
ह हा...
परत ते आणि कसं झालंय म्हणजे, आता तिथं दिवसभर थांबत्या- दिवसभर थांबतात ना त्येनी मग त्यामुळं- त्येनी त्यांना जेवत नाही त्येनी, मग त्येनी कधी राञ- रात्रीच ते झोमॅटो त्यांनी सगळे झोमॅटोवाले त्यांनी जेवायला देतात-
जेवायला आणुन देतात त्यांना.
हम्म हम्म हम् हम्. चांगलं हाय, आमची मम्मी तर म्हणायला लागल्या- माझ्या बहिणीला ती म्हणत कंटाळा आलाय ती म्हणते, तु पण मारामारी कर जा जाऊन तिथं. दोन, चार, मार दोन, चार मार खाऊन यायचं- ती बहीण म्हणत्या, दे दिल्लीच तिकीट. काढून दे जातो मम्मी म्हणत्या, तिकडं नाही हिथच मार.
इथे इचलकरंजी मध्ये पण आता व्हाय, इथं इचलकरंजीत- कोरोची इ छोट्या, छोट्या शहरात व्हायला लागल्यात की, आता तिथं पण.
होय?
होय.
काय माहीत नाही बाई ना. आपल्याला कळतचं नाही, आपण घरात असल्यामुळे.
अगं सायन्स वालेंच अवघ- अवघड हाय गं, आम्ही एक कॉमर्स वाली.
तर कॉमर्स- मी आठ आमचं काहीच नाही.
झालं बा आमचं सुरू. फोन पडला, बहिणीचा.
कसं काय?
काय माहिती, बसलेली वाटतं उठायला गेली, तिच्या मांडीवरती होता वाटता, फोन पडला. तीच आधीच स्क्रीन गार्ड नाही तिला फोनला.
मग ती स्वतःच फोन पडल्या आणि स्वतःच ओरडायला लागल्या.
ओरडणा ती रडायला लागल्या, तिचा जुना फोन आहे. म्हणजे, मम्मी न वापरलेला फोन तिला दिल्यातं आणि- दिदीनं वापरलेला फोन मम्मीला दिला आणि दिदीला नवीन घेतला.
हो,
हा मग तो मोबाईल पण स्क्रीन गार्ड पूर्ण निघले पडले त्याचं. आणि मग त्यात आता फोन पडलयं ते आता स्क्रीन गार्ड पूर्ण आतपर्यंत गेले म्हणू रडायलात.
अगं मला ते रेकॉर्डिंगचं माहिती नाही काय ते?
हा,
ते कसं म्हणजे क आता टीव्ही चालू केलंत आणि टीव्हीला कि नाय फोन लावून ठेवलं तसला म्हणजे टीव्ही लावलं नाही. सोड त्यांनी कुठलं तरी पुस्तकातलं वाचून वाचून बोलाय लागलेले असं.
हा ते तसलं काहीतरी ग्रुपला टाकायच
मला कसं तरच वाटतंय.
हम्म,
म्हणून मी टाकायला बघतं नाही.
आं,
म्हणून मी टाकायला बघत नाही गं.
आ.
हम्म.
अगं तुझा नंबर कणी हमी ना काय म्हणजे तू आता आहे क नाही नव्वद नव्वद आहे मी तिथं नव्यानं टाकला म्हणून माझा फोन लागत नव्हता.
हां, हां, हां, हां.
आता बघितल्यावर नंबर तुझा.
हम्म..
कंटाळा आला बाई घरात बसून. बाहेर जायला. आमच्या इथं नदीला पाणी आले गं खालचा पूल बुडायला आलाय
ते बघायला गेल तिसकी नाही?
गेलतो कि तिथं माहीत अनखी ओरडाल ते खालच्या पुलावरचे जावा, जावा तिथनं पटकन जाव पटकन जाव ते पाणी वाढतंच म्हणून.
म्हणजे धरण वगैरे सोडले असणार आहेत ग मला वाटलं मा मग अग खर पाऊस पडला तर पाहिजेत की पाऊसच नाही तर काय म्हणजे
पळा लागलाय की ग रात्रीचा पडतोय लय पाऊस पडतोय रात्रीचा धो, धो, धो दु सकाळच्या या टायमिंगला नसतोय पाऊस रात्रीचा पाऊस जास्त पडतोय.
मी दिवसा मग बघतोय ना त्यामुळे मला वाटते का पाऊस
ह रात्रीचा पाऊस जास्त अस पडतंय.
हम्म.. आता काय करतो माहित का आपण कॉल संपून घेऊया आपलं पाच आता
हा..
तू एक कर, मी एक करतो, तू एक कर, मी एक करतो असं करूया आपण.
हा..
माझा का वाया दोन काॅल वाया गेलत.
माझ माझं परवा तंस तीन कॉल वाया गेलं तुलाच लावायला गेलो मी.
अगं शून्य शून्य गेलं सोडते आणि आता तुला कॉल केला कानी तेच नव्वद सेकंदच एक दाखवालय आणि एकशे तेतीस सेकंदच एक दाखवालय ते दोन आणि कॉल वायाच गेल तस. चार कॉल अस वया गेल्यात माझं.
थांब बघतो आता, आत त्यातु अप ए, वढासा कॉल झाला कनी म नंतर लगेच कॉल करू नको नाही तर लागणार नाही म नंतरन प्रॉब्लेमच ईल.
नाही नाही आता तू कर कर म्हणजे एक
हा मी रिफ्रेश करूपर्यंत थांब जरासं कारण की माझे पंचवीस प मला पंचवीस कॉल चालत न पंचवीस कॉल झाल्यात आता रिफ्रेश मारतो आता सव्वीस तो येईल मला, मी तुला कॉल कर नाही ग पाच कॉलच आलेलं असतंय मग पाच कॉल झालं कनी रिफ्रेश माराय लागतय.
हा माझा आता हे दुसरा कॉल आहे म्हणजे म मी आणि तुला
मी आता परत रिफ्रेश मारून तुला लावतो कॉल, नाहीतर तू लाव. तू लावत अशील कनी माझा कॉल बिझी लागणार रिफ्रेश करताना.
बर बर ठीक आहे मग तू च कर.
हम्म.
तू झालंच, तुझ झालं की मी करतो हा ठीक आहे बाय.